हॅलो. हॅलो. हा बोल की काय कराल्यास?
काय नाही बघ. हाय आवरोलय घरातलं. तू?
काय नाही आत्ता बसलंय म्हणून म्हंटलं तुला कॉल करूया. जेवलीस, जेवलीस का? नाही जेवले जेवुणच बसले आता. म्हंटलं तुला कॉल करून तरी बघूया काय कराल्यास.
ह मी नाही बा आता जेवायचं च थोडा लेट झाला.
हा हा औराय लेट झाला का काय आज?
आज लेट झाला सकाळी उठायलाच लेट झाला आज. गजरच लावला नव्हता रात्री. त्यामुळे स्वयंपाक पण राहिला आणि सगळंच आता उठलेले लेट्न. मग म्हंटलं आता पटपट काय होईल बघूया म्हटलं मग सकाळी काय नाश्त्याला आणि जेवणाला बी एकच होईल असं म्हटलं आंब्या करून टाकूया म्हणजे दोन्ही टाइमाला होतात गं खायला पण नास्त्याला पण.
होत होय
मला आंबोळीच पीठ हे केलं आणि होय तब्येत आहे बघ बरी.
हा ह आंबोळीच पीठ तांदूळ भिजत घातलेलंस का का डायरेक्टच तांदूळ दळून आणलंस?
नाही आम्ही कधी भिजत नाही घालत बई आंबोळीला फक्त इडली, आप्पे किंवा डोसे जर करायचे असल तरच भिजत घालते.
हा हा
आंबोळीला नाही भिजत. कारन आंबोळी ला डायरेक्ट दळून आणते तांदूळ आपलं रेशनचं.
हा
आणि पीठ आपलं म्हणजे हा दोन, तीन वाट्या जरी पीठ घेतलीस तर एक मीठ एक चमचाभर
हां
जिरं चमचाभर टाकते.
आणि करायच.
आणि काढायचं किती फास्ट येतात माहितीय ते फास्ट पण होते अग ते.
होय फास्ट होते. तवा व्यवस्थित असला की आंबोली फास्ट येत्या.
तवा ह अवरत्या म्हटलं पटपट आवरून घेतलेलं बरं मग तस काय आंबोळीच केल्यात त्याच म्हणलं जेवणाला पण होतात.
हा नाश्त्याला बनवतात होय.
हा हा बाकी काय मग आणि?
आमच्यात आंबोली संग बटाटे भाजी पण चालत्या चालते आणि चहा संग पण खातात आवडीण आमच्यात.
खात्यातय व्हय नाश्त्याला सकाळच काही चाहतन चालतेय की आंबोळी चाहातना तरी खूप छान लागते अग
होय मग खबरे पण होतच परवाच फोडलेल
हा, हा
रिकामा ऑडिओ
बाकी हा, हा पावसाच काय वातावरण हॅलो हॅलो
हॅलो
पावसाच काय वातावरण म्हंटल
आहे म्हंटल आमच्या हॅलो
हा बोलकी येते ऐकू हॅलो
हा मला यायलय तुझा ऐकू तुझा माझा आवाज जाना
तुझा आवाज व्यवस्थित येईना झालाय हॅलो हा बोल की तुझा आवाज व्यवस्थित येईना झालाय अग
रिकामा ऑडिओ
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
तुझा आवाज व्यवस्थित येईना झालाय रेंज आहे का नाय तुला
आहे की बा
हा ह तुझा आवा तुझा आवाजच येईना झालाय अग
तुझा आवाज येतय मला खर मला क्लिअर
तुझा येईना झालाय रिकामा ऑडिओ
तर मला तुझा आवाज यायलाय आणि माझा म्हणजे
कट होतय
बघा
हा आता येतय बोल पावसाचं वातावरण काय म्हटलं
आहे म्हंटलं आमच्याकडं तुमच्याकडं
हो इकडे पण वातावरण ढगाळचं हाय आगं. हम
हा काय म्हणता आणि?
काय नाही बघ निवांत आता आवरलं म्हणून म्हंटलं कॉल करून बघूया काय कराल्यास म्हणून केलेला.
काय नाही ब आता जेवायचं. खायच.
हा ह.
आणि आपलं लोकर थोडे पडदे शिवायचे लोकर होती गं उरलेली.
हा हा
म्हटल लोक दोन पडदे होतील एवढी लोकर उरल्या भरपूर हाय आगं.
हा हा दाराचे पडदे शिवतेस काय मग विणतेस?
हा दाराचे पडदे म्हण किंवा आपलं ताटावर झापायचे रुमाल म्हण.
ह ह ते विनतेस काय?
हा मग टाइमपास म्हणजे वेळ पण जात हो ना तिथ तेवढा
होय वेळ पण जाते आणि सगळंच होतय.
म्हणून केलेल बरं.
ह ह शिवन क्लास
सोप हाय आगं विणायला. शिवणक्लास का नाही बाबा हे पण मी म्हणजे बघून.
हं ह येते लोकरच येते मायक्रॉनच येतय मला पण.
हा म बेस्ट आहे म.
होय. शिवण क्लास झालाय. हा हा मी शिक - - कले मायक्रॉन लोकर काम पण येतय.
हां.
बाकीच काहीत नाही बाबा.
हा हा. शिवन क्लास झाला म्हणजे स्वतःच ब्लाउज तेंन स्वतः अस हे कर काय ते ग बाहेर देण्यापेक्षा होय बाहेर देण्यापेक्षा स्वतः शिवायला बरं पडतय ते
आणि आमी कधी त्यामध्ये गेलोच नाही शिकण्याच्यावेळी त्यावेळी
हा हा
मॅक्रॉनच कसं असतय
मायक्रॉनचा ते धागा असतोय तो हेचा
मॅक्रॉन सारखा असतोय तोच ना आपला अम धागा असा जरा जाडमध्ये असतोय ब तो
हा जाड मध्ये असं टर्रर्टरीत असतोय बघ तो
हा हा हा म ते कसं काय विनायचं फक्त सुई सुई नी
सुईने नाय हातानं हात हातान विनायचं असतय ते हाताच्या गाठी असत्यात त्या म्हणजे ते रिंगी हा रिंगी जशी तुला त साईटला पाहिजे हाय कणी अ मंजे आरशाला छोटी असते एक मिनिमम दोन इंचाची तोरणाला असतिया ती तेच्यापेक्षा छोटी असतिया मग त्यात रिंगीत कनी धाग घालायचं अडकवायचं आणि तेच्यापासून ते हात हातान गाठी विणत घ्यायच्या हातानच वेय शक् क्यता असतय तेचं सगळं सुईतेन काय नाही त्याला मग ते मनी तेन घालून मधी म ते सजावट करायचे आपल्याला जस पाहिजे तसं हा होय गाठी मारायच्या ते आपण लोकरीच कसं सुईन अ करतोय म्हणजे गाठ घातल्यासारखी करतोय कनी अ हे अ अ हातान गाठी मारायच्या त्या हा